हॅलो् काय करताय हेे घे
काय नाही काय करायलय तुमचं काय चाललंय जेवण
चालय कि जेवण नाही अजून नाश्ता झालाय जेवायचा आता
वेळ केलाकीया
होय वेळ असतोय वेळानच कि काही नाश्ता झाल्यामुळे तिथ लिहिताय बग बग तेचं चाललंय मुलग्याच माझ्या काय तर काहीतरं सुरू हम्म ते लित नाही ते नको ते खराब हाय मग बाकी काय म्हणताय आणि
काय नाही ब्लाऊज कटिंग करायला चालू आहे
हम्म हम्म हम्म ते पण करताय होय हा हा चांगलाय कि मग तयार
बाहेर शिलाई देण्यापेक्षा घरीच शिवलेलं बरं हो आपलं आपलं
फरक पडतोय माहती आहे ना तीन चार ब्लाऊज झाले तर सातशे आठशे रुपये होतात हम
आणि आपल्याला पाहिजेच तस होते हो
होते हा येतय होय तुम्हाला
माझं माझं येतंय
हम्म चांगलं आहे कि मग भारी तेच बरं आहे उलट, पाहिजे ना घरात बसून. तेवढंचाय बाळा, एकच हाय. ब्ल्यू हे तर चाललं असतय हा ब्ल्यू स्टार नाही आहे नई हाय बाळा, ब्ल्यू स्टार नई हाय.
ते ब काय हाय. मग काय म्हणताय? काय नई चाललंय हेच की आपलं. म्हणलं काय करालाय बघूया. बाकी कि मग आणि काय, दुसरं काय फंक्शन वगैरे काय असतंय काय तिकडे?
फंक्शन आता सध्या नई, आता गणपतीचच की गणपतीच फंक्शन होतय.
अगोदर प पेक्षा आता सगळं बदलय ना, जुनं जुन्या पारंपरिक पद्धती वेगळ्या च आहेत आता. सगळ नवीन नवीन जरा डेव्हलप व्हाय लागलय.
सगळंच बऱ्याच पैकी बरेच सगळंच नाही म्हटलं तर सगळ्याच गोष्टी बद्दलल्यात. पहिल्यासारखं काय, आपल्या राहणीमानानुसार कळतंय आपल्याला किती गोष्टी बदलल्या तरी किती नाही.
हा हा हा. हा एकच मिनटं अ. हॅलो! एकच मिनिट अ. बोलते मी एक दोन मिनिट थांबा, हे कोण नाय काय खाली? थांब जरा मग आले एक पाच मिनिटात. हॅलो!
हा बोला की.
काय नाही, पाया खाली कुत्र्याचं पाय अडकलंय वाटतं, मी जाऊन येऊ काय? आणि कर ते परत, तुम्ही करा वाटल्यास मला परत ह, असूदे चालू हा.
हा असूदे.
हा थांबायचं चाले. हा ठेवते बाळा एक दोन मिनिटं.
ह.
मग हू. हम् हम् ह्
ह
हम्
हॅलो. हा आहो ते कुत्र्याचं पाय अडकलं होतं, पोरी बोलवायला आलत्या वरती. छोटं पिल्लू हाय.
स्वतःच पेट आहे. हू हू.
मग ते मुली आल्या होत्या वरती, मग हे ह्यो बसलाय इथं म्हणून गेले पळत आणि
हा हा.
म. काय नाही, जुनी जुन्या आता रुढी काय वेगळ्याच आहेत, सगळं नवीन नवीन चालू हाय. ट्रेंड आहे त्यात होय नाही.
होय सगळं ट्रेंडिंग आहे आता आपल्याला पण बदलायला पाहिजे ओ. तसच जुन्याच जुन्या पद्धतीने आपण पण वागत राहील तर मग अ पुढ आपली हम.
आता आणि पुढची आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त भेटल पुढची पिढी.
होय त्यांना तर हे आताची माहतीच नसणार आहेत काय हे ना.
नाही कायच माहत नाही आज आणि आपल्याला कसं पहिल्या असं थोडंफार माहित आहे त्यांना काही भेट काहीच माहित नसत. असणार आहे सगळं नवीन नवीन जे आहे तेच सगळं आता
हो दिल मग. नाहीच ना ते आपल्याला माहित तर आहे जात वगैरे ह्या सगळं हे आप आपल्याला थोड तरी माहितय की हा बाबा असंय इथून पुढे काहीच नाय. ते काय असतय खलबत्ता काय असतोय असं पण होईल.
होय होय.
फक्त नवीन नवीन काय असेल ते अ
तुम्ही शिवत नाही ब्लाउजच काही?
नाही नाही हो नाही येत मला मा काय शिवण क्लास वगैरे काय झालेल नाही मी त्यातच ते डोळ्यांचं चेक करते त्यामुळे मग ते आतच गेले ते परत मला वेळच मिळाल नाही कुठे
हम नाही खर त्यालापण नाही असते याच्यासाठी पण वेळ लागत असेल की भरतो.
होय. ह्याला तर वेळ भरपूर लागतोय आता. आणि आता मला हा लहान असल्यामुळे कुठं दुसरं काहीच करणं होत नाही. ते जॉब पण मग बंद केला ना मी पाहिजेच होय. दिवसभर मग त्यातच जातोय. जॉब पण म ह्याला राहिल्यानंतरच बंद केला.
कुठे जात होता जॉबवर
मी खरे हॉस्पिटल कोल्हापूर. डोळ्यांचं हॉस्पिटल आहे हम्म तिथे. होय अप डाऊनच की.
हा हा किती पेमेंट तरी पण पेमेंट किती होतं मग ती
तिथे मला बारा होत की स्टार्टिंगला तरी सात होय सातच महिने केले स सात सात महिने केले फक्त आणि तोपर्यंत हा राहिल्या नंतर बंदच की मग आता आणि जास्त वाढलेय पेमेंट आता पंधरा द्यायला लागलेत स्टार्टिंगला तस चालू आहे सगळीकडे वेगवेगळ्या रेट चालू आहेत सगळं वेगवेगळं आहे.
हा हा.
त्यामुळे काय नाही बघा हेच म्हणलं काय. बाकी स्पर्धा वगैरे असं चालूच असत कि काहीतरी काहीतरी.
होय होय मी पण सहा महिने पाच सहा महिने मी पण पुण्यातच होते जॉबला पाच महिने जॉब केले मी नंतर परत मग ल मक्ष म
हम्म ते झाल्यानंतर बंद कराल.
अनेक वर्षात त आता ट्राय करणार ना पुढच्या वर्षी
हा हा हा
ऑफर वयचं खरं म कसं लहान मुलगा आहे ना एकदम आमचे सासूच असते ते न तर नाहीे गागे असतात ते मग मुलग्यासाठीठी म तेही कराय
होय तस पण खूप होते
आपलं आपलं माणूस असत तर चालते लहान मुलाच्या जवळ केअर टेकते. कुणाच्या जीवावर सोड नाही. आपल्याला बरोबर नाही वाटत.
नाही नाही ते बरोबरच नाही वाटत चुकून सुद्धा तसल करुणे आता कोणीच नाही. होय च चुकून सुद्धा करून न असलं काही म्हणलं आपल्याला सांभाळायचं होत. असलं तरच
होय होय कुणाच्या जीवावर सोडून जातात. पोरांना आपल्या आपल्या ताब्यात तरी कधी पण
बरं त्यावेळी एक वेळ काम राहू दे खरं बरं आपले आपले आपली आपली सांभाळणी बरी
ह अजून मी माझ्या मम्मीकडे सुद्धा पोरा पोरीला मी सोडत नाही.
नाही ना भीती आपल्याला भीती असतेच ना की काय पोरगजरात थोडा वेळ जरी गेलं तर आपल्याला असं चिंता वाटते.
नजरेखाली असलेली आपल्याला कधी पण सांगलं. कुठ कुणावर विश्वास ठेवत. जर त्याच त्याच्या आणि त्याचे त्यांच्या कामात असतात. जची ग कुठं काय लक्ष दिले नाही. काय खाल्लं काय झालं काय कोण कुणाला काही आपण हे करणार आणि कुणाला ब्लेम करायच्यां आपली चूक आपण सोडून गेलेली असते. ना
नाहीच नावे परवा तर बघितला ना ते? मुलग्याला छोट्या मारलं कसं त्या माणसानी
हातेच की म्हणूनच कुणावर विश्वास
कुणावर विश्वास ठेवून चाललच नाही तेवढच आहे. रे बाळा एकच स्टार आहे. राजा नाही दुसरं हे कसलं आहे. ब हे कसलंय नाही विश्वास ठेवण्यासारखं आता हेच राहिलेलं नाही. आहे सगळं बदलले हम् हम आपले ते आपले नसतात. एक एकदा असं पण होत.
आप इथे जवळ क आपलेच
तेच ना
ह
नाहीच ना म्हणून तर
सुरुवात आपल्याच्या होत.
होत्या होय कुणावर विश्वास ठेवायच नाही. आपलं हा तोपर्यंत आपण व्यवस्थित सांभाळायचं तेवढच करायचं हम् ते हे बघा ते बघा काही नाही कधी जॉब करायचा त्यावेळी करायचा
फोरं मोठी होत नाही पहिली दोन दिवस रेग्युलर शाळा चालू होत नाही. तोपर्यंत आपलं जॉबच त्यांनी कुठं काय विशेष नाही.
च नाही होय ते व्यवस्थित पहिला त्यांना मार्गी लागलं की मग काय वाटत नाही जायला. ते दहा ते पाचज जातील. मग त्यावे आपली ड्युटी तेवढ्या वेळात असली तर चालते. ना मग ती पण जात. हा मग का वाटणार नाय आत्ताच तसं म्हणल्यावर मग
सगळ हे होतय पोरांचं बी नुकसान
होय आणि आपल्याला पण आपलं पण मन लागत नाय ओ
लागत नाय नाय अजिबात नाय. कुठे जरा सोडून जरी राहिलं तरी या सारखं लक्ष असतय काय करत अस की कुठ काय जरा बाहेर खेळायला गेलीत तर काय लागल काय हेची पण भीती खूप असते.
आ
हम्म म्हणून नाही कुन करा करा की करा हा